हॅलो हा बोला क
आलं काय कायला हो मध्ये मध्ये रेन जाते वाटत का
होय होय करा ह्या दिवसांमध्ये तसच होते
ह वातावरणच हे आहे ना
हो काय भांडी घ असतय काय काय
होय
त्याचा आवाज यायला लागलाय म्हणून म्हणलं
याय लागला काय आवाज
होय भांडण्यांचा आवाजलं यालाय फोन मध्ये
बरं बर समजरा ठेवते पहिला बोलते मग असते
होय काय आवडलं नाही कि काय अजून
म्ह चार भांडवं घा बाकीच स्वयक वरे झाले मुल पधुतल्या क्लासला गेल्या कॅम्प्युटरच्या
हा हा
आणि वट सावित्रीची पौर्णिमा झाली वटसावित्रीची पौर्णिमा करते तिकड तुमच्या इकडं
होय मग काय मोठ्यानी असते ते पण एकदम
तिथं आमच्या तिथं मग करततेेतले मगच्या मी तर गेले बारा वाजता कामाला आवरून सका काय?
हम.
पोळ्या वगैरे केल्या.
ह्यावेळी काही सण बेंदूर आणि ते आमच्यात वटपौर्णिमेला काय नसतात पोळ्या
नसतात हिथ आमच्या इकड कस करतत की
आमच्या इकडं ह्यावेळी कसं बेंदूर आणि वटपौर्णिमा एकत आलेली ना त्यामुळे पोहळ्या पण एकत्रच मम्मीचा स्वय उपवास मग मी काय संध्याकाळी खाल्ली मग कारण दिवसभर उपवास असतोय ना वटपौर्णिमेचा
होय उपवास वगैरे असत. आमच्याकडं करते ते होय. आम्ही बेंद्राला एवढं काही बेंद्रू नाही. केला सोडा आम्ही कारण बेंदूरमच्या इकडे महाराष्ट्र भेंदूरच करत.
अजून मग पुढं आहे. बेंदूर महाराष्ट्र बेंदूर ह महिन्यात आहे काय?
त्या महिन्यात हो जुलैमध्ये आहे आता पंचम आली.
होय आणि एकादशी आता मग ते काय म्हणतात ना बेन दूरानी स नंचालगलालेड
लेंडूर तसच चाले काम पंधरा दिवस झालं किसन पंधरा दिवस झाले किसन सण येत बघ.
होय होय होय झालंच की आता बेंदूर झाला. की लगेच पंचमी येते प्रत आषाढी एकादशी परत गणपती दसरा ते रक्षाबंधन
सगळं पंधरा दिवसाला सण असते ते
तेच कि दसरा दिवाळी सगळं चालूच होत.
आता दिवाळीपर्यंत सगळ सण चालू सोड.
हा आणि असं का असते कि ते म्हणजे श्रावण का असत त्यात.
होय श्रावणात पण श्रावणात पण येत. त्रासत मग इकड होय. प्रत्येक सोमवारी यात्रा भरत्या श्रावणात दसऱ्याला दसऱ्यात कसा जल्लोच असतोय ना. तसच रावणात पण असतो इथं.
कुठलं म्हणजे कशाची जत्रा कोणत्या देवाची असते.
त्याच त्याच देवाची सिद्धेश्वर सिद्धे सिद्धराजची
हो.
हा ग्रामदेवता आहे की नाही त्यांचीच यात्रा आता दसऱ्यामध्ये पहिले आता आपल्या श्रावण असतोय की नाही.
हा हा हा.
प्रत एकक महिना यात असस्ते
बरोबर म्हणजे हा मी ऐकलेलं ते प्रत्येक सोमवार
हा यात्रा असत होय त्यावेळेस पण तुला सांगते. सावणात प्रत्येक सोमवारी तासगाव कुमटे मणेराजुरी परत उपळावी अ हिकडं कर कायती का? अकणवाडी फाटा कुमटे या सगळ्या आजूबाजूची खेडेपाडी जी आहेत की नाही. सगळे लोक. क चालत येते त किती एक अर्ध्या तासाचा रस्ता आहे आमच्या गावापासून ह्या गावाना जायला.
होय ना.
चाल तथे त देवाला आम्ही तर
हे असते आमच्या इथ पिराची यात्रा असतेना गावात यात्रा म्हणजे उरूस असते सोडा ते काय दोन तीन दिवस अस पण त्यात पण तीन दिवसातच एवढं अस दमंगा गाव पूर्ण अस जल्लोषात असते एकदम
आपल्या गावची यात्रा असल्या तरे
हा म्हणजे तस दोन असते थोडा एक ग्रामदवत करवीर म्हणून आहे त्याची यात्रा असते ती ती एकच दिवस असते ती एवढी मोठठ्यांनी करत नाही उरुसच होतोय मोठठ्यांनी जरा
हा
पण आता म्हणजे असं चाललंय की उरुस मोठ्यानी करायच नाही जरा देवाची यात्रा गावच्या देवाची यात्रा मोठ्या करायची तुम्हाला काही कट नाही
आमच्यात कणय इथं दर सुमार एवढी मोठी यात्रा भरत्या सगळी खेळणी पाळणं वगैरे लिहित होय होय भरपूर आणखी अ देवाचं पण ते देवाच पण ल आहे असं म्हणजे देवाला आप कदा नवस ग लो वगैरे ना हा जागृत देवस्थान आहे आणि असं नवस वगैरे बोलल क नाही ते आपल्याला म्हणजे हचा अनुभव पण येतोय
पूर्ण होत असतील नवस
लग्नाच्या अगोदर ज्या मुली माझ्या म्हणजे माझ्या ब्याचच्या ज्या मुली होते की नाही आम्ही यायचं नाही अस लग्नानच्या आ आमच गाव जवळच आहे आमच्या्या गावापस सासरपसूनं माहेर जवळ आहे ग मग तिथून म्हणजे आम्ही यायच नाही या देवाला दर सोमवारी आम्ही इकडे येणार चालत यायच आमच शिक्षक लोक घेऊन यायचे आम्हाला देवाला यांच्या कवटेकर मधले शिक्षक असायचे तिथं शिकवायला मग ते शिक्षक आम्हाला यात्रा त्यांच्या गावची म्हणून आम्हाला घेऊन यायचे सगळ्या सगळ्या सगळ्याच वर्गाला घेऊन यायचे मग त्यावेेळेस ज्या मुली येत होत्या त्यावे त्याच मुली अजून म्हणजे कॉलेज झालं लग्न झाली मुलं एवढ ठी झाली तरी पण श्रावणात आणि दसऱ्यात येऊन देवाला तेल वगैरे घालून जातात
होय मग म्हणजे ते लेकी सारखंच झालं ना ते
जायचं देवाला याच येतातच कधी इकडं माहेर आलं ना इकडं येऊन देवाच्या पाया पडून वगैरे जातातच मुली
होय म्हणजे ते असं म्हणजे नवस पूर्ण होणारऱ देवां
जास्त जात होय लस येत त्यात मुले बघायला म्हणजे हेि देवस्थान पण चांगलं आहे चां छान वाटतंय आणि सगळे म्हण ज्या ज्या माणसानी बिझनेस वरे चालू केय की नाही ते सगळे म्हणत आता म ते जाते ना कामावर कंपनी ह बेजण्याची मो्ठी ते शेटजी म्हणतात की म्हणजे तिथं पाणी वगैरे जास्त आहे ग त्या कंपनीमध्ये बोर मारल्यावर तिकडं तिकडं बघत तिकडं पाणीच पाणी हे तिथं
होय
गेल्या म्हणजे कामावर गेलो ना असं घरातलं काय आठवण येत नाही टेन्शन वगैरे शांत वाटतंय असं तिथं
भारीच किम
मग आम शेडजी म्हंटले एकदा तथ मालक आहेत की नाही ते म्हटले की इथ तुम्हाला काही सु कमी पडणार नाही महादेवाची भूमी आहे
होय
होय असं म्हंट खरोखरच तिथंच गेलं ना आता घरी असल्यावर काहीत वाटतंय ह बाबा आपलं काहीत हाय फुड आपण काहीतरी केलं पाहिजे.
होय.
पण तिथ कामावरती गेलं ना असं वाट नाही की अजिबात की आपल्याला म्हणजे टेन्शन हाय पाठी मग कली काळजी लक्षात जातय आज घ सगळ ते
मग कसलं भारी की उलट मग समाधान काम तरी
होय कामावर गेले की, काही स टेन्शन आहे रात्री आठ पर्यंत घरात येईपर्यंत काही टेन्शन नाही असा आनंदच वाटतोय तिथ ते एकदम शांत वाटत या,
येऊ वाटत नस
हो येऊ वाटत नाही घरला घराकडे आलं की हे्यायच की मुलांच मुला म्हणलं थोडंफार होणार सोडं ा घरात ह काही त्र असते घर पण ह म्हणून त्याचं काही वाटत नाही सोड पण तिथं असाय मग ते शेडजा असे म्हणले. कि ही महादेवाची भूमी आहे अजिबात तिथे तुम्हाला काही कमी पडणार नाही हि तर शांतताच कारण मला स्वतःला शेड जी सांगलीचे आहेत पण त्यानी इथं म्हणजे जागा घेऊन इथ मोठं त्यानी तर के आठ न ए ज क जवर आपणी उभा केल्या
होय होय.
ते म्हणतात की तिथं म्हणजे ही जागा चांगली आहे हे गाव चांगला आहे ही इथं गावात त्या काही सुद्धा कधी कमी पडत नाही पैशा पाण्याला दुसऱ दुसऱ्या गावची लोक आहेत ना, ती इथं येऊन मोठं मोठं बंगलं बांधून राहिलेत एवढं म्हणजे एवढं म्हणजे देवाची कृपा तेच की म्हणते की गावचा देवस्थान लय चांगला आहे देव पावत लय फक्त आपण मनाप श्रद्धा केली पाहिजे देवाची
होय होय मग ते काय सगळ्याच देवांच्या बाबतीत
तेच आहे हो देवाला काय देवळातच जाऊन पाया पडणं आवश्यक नाही. पण घरातून पडा पण मनात ना अंतकरनातून पाया पडा देवाच्या तुम्ही बाबा
होय कि मग काय तर.
असल आमच्या गावच म्हणजे वैशिष्ट्य आहे तर होय. आपलय परंपरा चांगली आहे आणि मेन म्हणजे. हॅलो.
हा बोला की.
आणि यात्रा वगैरे पण अशा कुठल्या नसत त्या फक्त त्या देवाचीच यात्रा भरते. पण एवढा अस मोठा मोठ भरतेय का नाही. बस बिना चप्पल्याची माणसं एक एक महिना चप्पलच घालत नाही माण हो एक म आणि एका एका माणसानं काहीत नवस बोलले तो नवस होईपर्यंत माणूस चार चार वर्षाच्या चप्पल घालत नाही पायात. आता एक बाई आता एक लेडीज आता काय करायचं आपलं तर ते म्हणजे आपण जे आपण उ बण केले.
होय.
ते पूर्ण झालं पाहिजे आपण देवाला आता बोललोय वा एखाद्याला जर आपण हे केलं. बाबा बोललो शब्द दिला त्यो पूर्ण करण तर माणुसकी आहे.
होय मग काय तर.
त तर परमेश्वर आहे.
मग.
मग माणसाला माणसाने शब्द दिलेला माणूस अपूर्ण शब्द सोडत नाही आणि परमेश्वराला दिलेला शब्द. आपण अूर्ण सोडू शकतोय का.
नाइचकी.
आमच्या तिथे एक लेडीज आहे सकाळी मला कालगाठ पडलेली ब. म्हंलताई चप्पल पायात. का घातली नाही मी म्हंटली मला मी चार वर्ष पिया मी चप्पल घाठली नाही पायात बघ. म्हटल हा मला भेट. ललीग स्टँड वरतीि ते.
हा हा हा.
म का.